हॅलो.
हॅलो.
हॅलो ऐकू येतंय.
हा येतो आवाज.
हा. हॅलो.
हा बोला की.
हा च वगैरे झालं
नाही अजून तुमचं
काहीच झालं म
हा हा हा
कुठून बोलताय तुम्ही
काय म्हंटलं
ब
इचलकरंजी वरून
ह ह
हम् हम
हम् हम्
बाकी तुमच सगळं पाऊस वगैरे आहे का तुमच्या भागात
वातावरण झाले बा पावसाच ढगाळ वातावरण झाले पण पाऊस का सकाळी एकदा येऊन गेलाय त्याच्यावर नाही
हा हा आमच्याकडे पण तसच आहे
हम्म त काही तरच यायला लागले दिवसभरात
हा हा म्हणजे तुमचं म्हणजे कुटुंबात असं पोरं लहान वगैरे आहेत का
हा लहान एक ती छोटी मुलगी आहे माझी दोन वर्षाची
हा हा ह
सम
हा हा आमचे पण घरात दोन मुली आहे ते पण एक लहानच आहे तं
हम हम
त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला असं कुठे बाहेर जॉब वगैरे करता येत नाही असं घरातच असतो
घरी बसून पण भरपूर आहे इतकीे
हो पण आम्ही आम्ही जिथ्या जिथे काम म्हणजे जिथ्या ज्या भागात राहतो त्या ठिकाणी असं काही जॉब वगैरे नाहीये
हम् ह
बाकी तुमचं काय कुठे फिरायला वगैरे गेलेलं
निघयला कुठे नाही बघा छोटे मुलगी असल्यामुळे काय उन्हाळ्यात पण नऊन भरपूर होतं त्यामुळे गेलं ना
हा हा
पावसाळ्यात तर काय वातावरण सगळं दूषित असते पाऊस वगैरे पडतोय त्यामुळे कुठ हालता येत नाही
हम्म हम्
हम घ घर आपतडे ब्लाऊज शेवते परत गारमेंटच पण काम घेत मी
मग गारमेंटच्या तिथे आहेत का जॉब
हर बर त्यांच्या गावात
हा ते बरं पडतं गार्मेंटचं म्हणजे
हो आणि कसं आम्ही घरी बसूनच करतय काम म्हणजे नाही आमचं स्वतःच
हा हा
पणच करते काम आहे आमच्या वेळे न तर तस आर्गट होते तस करतय लहान मुलगी अस त्यामुळे कुठ बाहेर पण जाता येत नाही
हो ते तर आहे.
हम. ह बरोबर.
कुठे जा जाणं येणंच होत नसतं लहान असल्यामुळे.
त्यांच्या वेळे जायचं यायचं. मा मुलगीररतेतात. लहानच आहे आमच्या कुटुून साखर साखरे आहेत.
हम्म हम्.
प सेपरेट आहे आहे.
ह हम ह.
ह. प क कामा जातात शेती आहे आमची. तातू पण शेतात जातेत कामाला
हो का म्हणजे असं काय लावलंय शेताला असं काही
हो. त दस कतेने.
हा हा. मग तुम्ही जाता कधी शेतात वगैरे. हा हा एकेकाना हाऊस असते ना म्हणजे.
बहु आहे शेतात ना काय. पर माळवत वगैरे घातत म्हणजे मानायला त्यांना जातय.
हा आता आमच्या पण सासू सासऱ्यांनी शेत लावलेलं आहे भुईमग. लावलेलं आहे झुंधळ लावलेलं आहे परत भात असं सगळ लावलेलं आहे. तर बघया पावसाच्या बेतावर हा.
ण पणज का आहे.
नाही नाही नाही आमच म्हणजे कोल्हापूरच्या पुढे असं खेडेगाव आहे. तिकडे शेत वगैरे लावलेले. चल गरंजीला आम्ही कामानिमित्त शस््रे वगैरे इथे येतात राहिलेत.
घेऊन राहिला जायचं.
हो हो म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी खूप वर्षापासूनच ती लोक राहतात.
जाऊन येऊन करताय र शेतीत.
हा सासू सासरी जाऊन येऊन करतात आम्ही म्हणजे अजून काय ह्या. या टायमालाच त्यांनी शेत वगैरे केलेले आहे पहिले माझ्या आजीच. आजजी सासू सासरीे होते ना ते करायचे म. ते माझ्या आजी आजोबा मारलेच सासरे.
ह.
ग आता ते का आजी सासू आहे त्यांना काही एवढं होत नाहीये मग सासू सासू. म्हटय की माझं मी करतो.
ह हा ह.
मग ह्या टामापासून ते स्वतः करायला लागले हच्या आधी सगळे लावत. म्हणजे दुसऱ्यांना देतात ना. त्या पद्धतीचं करायचे कि थोडं तुमचं मग थोडं आमचंच धान्य.
हा हा बरोबर निम निम दत.
हो निम्म निम्म ते कसं एक कोणतरी आपलं म्हणून करतात. पण ज्यांना आम्ही दिलेल ना त्यांनी व्यवस्थित. केलं नाही शेत म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं पीक करून घेतल्या नंतर असंच. पडीक राहिल्यासारखं राहिलं म ते नुकसान आपलंच होतं ना.
हो होय बरोबर आहे.
मग स्वार्थी म्हणजे आपलं करून घ्यायचं आणि दुसऱ्यांचं असेल ते घाण करायचं असं. एक एक माणस स्वार्थी सुद्धा असतात
आताच्या जनरेशन तर जास्त का,
हो म्हणून मग ह्या टामाला निर्णय घेतला सासू सासऱ्यांनी भले काम करतो पण आपलं शेत आपल्याला नुकसान नको व्हायला. थोडं फार का असे ना करायचं.
आपल्या आपण करायचं होय.
हो ना.
ते तिथे थोडंच काही ये ना.
हो म्हणजे आता कसं झालंय नेमकं कसं झालंय जास्त जाणं येणं नसल्यामुळे ना कोणत पीक कोणत्या टायमाला कुठल्या जागी येतं हे अजून कळत नाहीये. फक्त लावायच तस लावलेलं आहे सासराना जेवढं माहिितये तेवढं करताय मग ह्या टायमाला तर फक्त असं ट्रेलर आहे. मग पुढच्या वर्षी असं कळतं ना आपल्याला की हा बाबा
हा.
हो या या भागाला म्हणजे या या जागी हे पीक उगवत त्या भागी ते पीक उगवतं असं.
हा हा आणि करत करत पण कसं आपल्या आपणची नॉलेज येत जाते की बाबा शेजारचे काय घातल्यात आपण काय घालावं कुठल्या वेला
हो कारण की आता भाजीपाल्यामध्ये एवढं औषधं मारलेली असतात की आपल्या शरीराला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा.
अ तुम्ही कसं सिटी लेव्हलला राहिला त्यामुळे तुम्हाला ते अ ग्रामीण भागातलं सवय म माझ्या.
नाही कारण की माझ कस माहेर मुंबईच आहे म मला त्या गो ती काय एवढं माहित नाही पण आता ह्यांच सगळं ऐकून बघून म्हणजे मला थोडंफार का असं ना नव्याण्णव टक्के माहित नसलं तरी एक टक्का तरी मला कुठेतरी समजत.
तुम्ही मग शहरी भागात राहिलेला आहे त्यामुळे तुम्हाला संपर्कच जास्त नाही त्याचा
हो हा पण आमच्या घरात कशी चर्चा माहेरी सुद्धा चर्चा होत असते. किंवा सासरी चर्चा होते त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी माहित असतात. की हा बाबा आता भुईमुग लावला तर दिवाळीनंतर भुईमुग काढायला येतं.
काढायला येत ह बरोबर आहे.
सोयाबीन सोयाबीनचं काय लवकर होतं. आता काळे दिडके काढले ते एक तीन महिन्यात ते गणपतीपर्यंत दिडकं उगवून येतत म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला माहित असतात की कोणत्या मनाला कोणतं पीक उगवतं.
हो ते हां थोडंफार तशी माहिती असते.
हा तेवढी माहिती आहे.
हा. आपण आपण माहित होत आता तुम्ही शेत कराय लागय म्हणल्यानंतर थोडं थोडं
हो शेत करण्यापेक्षा मुळात आपली शेत केवढं आहे हे पहिले समजण जास्त महत्व
महत्वाचं आहे.
कि हे एवढा भाग आपला आहे तेवढा भाग चुलत्यांचा आहे. म्हणजे असं
हा होय होय.
म्हणजे एवढ्या सासू सासऱ्यानी एवढं सांगितलं की आमच्या माघारी तुम्ही करा.
बराबर होय.
म्हणून ते ह्या टायमावलाच स्वतः करतात.
हा.
जाणं येण काय पॉसिबल नाहीये पण एक अस. आपलं शेत आहे हे असं बोलून तरी दाखवू शकतो.
ह ह ह
म्हणून बाकी काय नाही.
हम् शेतीमध्ये पण भरपूर फायदा आहे आमच पण काय
भरपूर फायदा आहे तेवढं नुकसान सुद्धा आहे ते कसं सगळं पावसांमुळेच सगळं जीवन जगतें ना
म तुमच्या शेतात विहीर वगैरे नाही आहे का विहीर किंवा पाण्याच म्हणजे, अ नदीच काय सोय नाही काय हा
नाही नाही बोर स्वतःच कारण की घर स्वतःच आहे तिकड पण तिथे राहिलच नाही कोण मग बोर वगैरे मारून. प्रत्येक असं पाण्याचा वापर व्हायला पाहिजे ना कंटिन्यू,
ह आणि हे नदीचं मग पाईपलाईन ते काय सुविधा नाहीत काय त्याथं
नाही नाही तिकडे कस म्हणजे बाजूला आहे त्यांनी बोर मारलय त्यांच्या आम्ही असं पाणी वगैरे घेतो आणि शेतात वगैरे मारतो. पण जास्त पीक आमच पावसावरच डिपेंड आहे.
हा म्हणजे सहा महिने तेवढं पावसावर येतय आपल्या ण हा त कस मग ज्यांच्या त्यांच्या वोरला पण कमीच असते पाणी
हो ते तर आहे. आणि आमचं कसं एकदम‌, अं शेतात घर असल्यामुळे जरा पाण्याच वगैरे थोडं पोरं टका मिळसे.
चा बरोबर.
हम्म.
हम्म
पाणी म्हणजे मेन म्हणजे पावसाचा खेळ आहे. या टायमाला पाऊस आता पंधरा दिवसा पाट मगे पाऊस भरपूर होता.
या वेळेला पा कमीच आहे ह्या वर्षी माती ना,
हो तेवढा आम्हाला असं वाटत. की उष्णता एवढी असली की पाऊस पण डबल असेल. असं वाटत होतं आम्हाला,
हा हो पण नाही पोस कमी आहे या वर्षी, वर्षाला मेच्या एंडला ते न येतय पाऊस ह्या वेळेला जूनच्या एंडला आले.
मी लहान असताना तर प्रत्येक महिना ठरलेला होता. की हा बाबा बारा जून ला पाऊस पडतो.
अच्छा
दिवाळी आली की त्याच्या आधी थंडी असते.
असे होय म्हणजे मान्सून कस ठराविक होते ना मग आता कसं झाले सहा महिने पाऊस आणि सहा महिने पा उन्हाळा
नाम्ही. आम्ही आमच्या मुलांना सांगू नाही शकत कि पाऊस किती महिने असतो. ो आणि हिवाळा किती महिमी असतो एवढा ऋतूमध्येध्ये फरक पडलाय.
फरोक पडला ब सगळं कमी असं उलटा पुलटा झाले होण झाले
हो आमचं लहानपण तस आत्ताच्या मुलांचं लहानपण नाही आता
आपल्याला कस बाबा ह्या ह्या वेळेत असा असतंय म्हणून सांगत होते. ते कसं सगं उलटो. त्यामुळ कधी काय होते काय सांगायला पण शक्य नाही आहे ते.
नाही नाही आता मुलांचं शिक्षण सगळं सगळं मोबाईलवर आलंय. मोबाईल जेवढा चांला आहे. तेवढ वाईट पण असं पण हे आता ते सगळ त्यांना कस मोबाईलमुळेच. त्यांना कळत की हा बाबा. बाबा मगं आता. मला पण ते सांगव लागत तुमचं जे काय ते. तुमचं माइंड सगळं मोबाईलमध्ये तर तुम्हाला आमच्याविषयी जास्त त्यांना माहित असते.
आणि कस बदलवर त्या सांगळच माहिती मिळाला त्यामुळं आता मुलं आपण होऊन पण काय विचारत नाही मोठ्यांना
नाही नाही आणि आपल्याला जेवढं माहित नाही, पण एवढं पण आहे तेवढं सगळं माहिती आहे.
माहिती झाले.
हे चांगल्या दृष्टकोनाने चांगलं सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा आहे.
वाईट सुद्धा आहे. नको ते पण असतय मोबाईल मध्ये. हम.
पण एवढंच की आपण आमची आपली मुलं काय बघताय. हे आपल्याला माहित असायला पाहिजे.
द्यायलाच पाहिजे.
नाहीता मोबाईल घेऊन बसलेत हाक बसू दे. असं म्हटलं की मग त्याचा काय परिणाम वाईटच होतो.
काय बघायल्यात किती बघा लागल्यात.
हो त्यांना तेवढं टायमिंग देणं जरुरी आहे.
जरुरी आहे पण.
एक तास तर एकच तास बघायचं.
ब आणि काय बघ आल्यात ते पण बघय लक्ष द्यायला पाहिजे.
आणि मुलांना आता ओरडून पण चालत नाही, हो की तुम्ही हे करू नका, असं करा.
त्यांचं माइंड आणि वेगळंच विचारसरणी करतय.
हो, आणि आजकाल मुलं आता आईवडिलांवर डिपेंड नाही आहेत.
अरे नाहीे मोबाईल एवढं बघालात की डिप्रेशन मध्ये चालल्यात एक एक मुलं.
हो मोबाईल शिवाय दुसर त्यांना काहीच नाही. बाहेरच जनरल नॉलेज पण कळत नाही हो.
ह. जनरली सगळ माहिती येते त्यांनास नी पण बाहेर काय चालू आहे. कसं चालू आहे. आपल्या आपल्या गावात आपली माणसं हा हा.